हॅलो तो काय आवाज.
हा येतो येतोये.
हा हा नमस्कार काय चाललंय तुमचं.
काही नाही आमचं निवांत.
निवांत आहे. हा जेवण तयार झालं अजून जेवायचं बाकी आहे हा. अ जेवतो आम्ही उशिरा जरा थोडे थोडे जाणं. अच् हो. का नात बाकी आता तुमचं काय. कठल्या पुस्तका वा.
आमज आता आता मुलांची शाळा भरली ना.
हा.
तर मुलांची शाळा भरली मग मुलांच्या शाळेसाठी तर रोज कोणता वेगळा. पदार्थ करून द्यायचा. मी यासाठी शाळेचा ड्बा एक पुस्तक आहे. ते पुस्तक वाचलं म. म्हणजे वाचती अजून पण काही वाचले त्यातली रेसिपी.
हो का काय काय जर तर डब्याच जरा टेन्शनच असत ते रोस् काय द्यायचं बनऊन.
हा आता शाळा भरल्या आहेत त्याच्यामु वेगळं काहीतरी आता दररोज मुलांना वेगळंच बनून पाहिजे असं. एक एक पदार्थ खाऊन कंटाळत्यात ना.
लहान मुलांच तेच असतं जरा एक परत भाज्या नको ह्या नको त्या नको.
हा भाज्या नाही पाहिजेत त्यांना
रोज रोज वेगवेगळ्या आड्या काढायला लागतात हम्ममं. कोणती रेसिपी देऊन आता ट्राय केली तुम्ही.
आता माझ्या मुलीला मी अ एक तिला पालकांची भाजी आवड
हा.
नंतर ते खात पण पालकात जा कॅल्शियम हे असत. मग मी काय त्याच्यामध्ये एक. रेसिपी शाळेचा डबा पुस्तक आहे ना त्या पुस्तकामध्ये पालकाचा पराठा पाहिला.
अच्छा!
पराठा किंवा पालकाची पुरी तस. पराठा आपण भासतो आणि पुरी आपण खळतो ना.
तो हो ते पण आहे.
ह आमच्या शेतातच पालत नाही म्हणजे आम्ही. असं बाजारातून विकत वगैरे काही आणत नाही भाजी ला सगळ्या शेतात असल्या थोडं आपल्या जोड खायला लागत. तो तेवढा रा ह शेतातच केलेला. तर मग पालकाची बाजी. आणली होती मी रानामध्ये शेतातून ती स्वच्छ धुतली.. हम आणिकरंत ती. कापली छोटी छोटी आणि. ती थोडस पाणी टाकून शिजवलं. पालकाची भाजी हम्म. आणि मग कशी शिजवल्या नंतर. न थंड झालं थंड करायला ठेवलं ते शिजवले. आणि ते मिक्सर मध्ये वाटून घेतलं. पालक तो जो शिजवलेला आहे ना तो पालक. आणि त्यानंतर मग पालक शिजून मिक्सरमध्ये. बारीक करून घेतल्याच्या नंतर तो बारीक रसा सारखा झाला. आणि मग त्याच्यानं थोडसच पाणी घालून वाटला. आणि मग त्याच्यामध्ये लसूण हो
पण पाणी तुम्ही नसत टाकलं ना तरी पण चाललं असत.
हा थोडस टाकलं ना मग. मा ते शीजायला थोडंसं नको का.
नाही नाही पालक असा जरी तुम्ही टाकला असता ना त्याला. हा त्याच पाणी सुटतच ना कोणतरी त्यातच शिजून जातो तो एक
ह ह काय काय लसूप
हम्म
ंजिरी ओवा यथे मिक्स मिक्सर मध्ये बारीक केले आणि ते मिक्स केलं होत पालकामध्ये आणि थोडस गव्हाचं पीठ त्यानंतर थोडस तांदळाचं पीठ आणि थोडस मुगाचं पीठ मुगाच्याडळळा असत हिरवी दाळ पूर्ण पिवली नाही आपण जे दुकाना तो तशी नाही थोडीशी हिरवट हिरवट डाळ त गरी बनवलेली
त तीही केली हम् चांगलं आहे ना पौष्टिक झालं ते
हा ते सगळं मिक्स करून घेतलं आणि ते मळून घेतलं. आणि मळल्याच्या नंतर लाटलं काहींना म्हणजे आमच्या घरातल्या काही मुलांना पुरे आवड त्याच्या तळून तर काहींना ते हा काहींना गोलपुऱ्या पण करून त्याच्यात तळून दिल्या आणि काहींना असं चपाती टाईप केला आपलं म्हणजे चपाती आपण जशी लाटतो तशी लाटली. आणि तव्यावरती बाजली म्हणजे ज्यांना तेल लोको हे जास्त त्यांच्यासाठी हा सगळेच खुश मोठे खुश आणि छोटे खुश. आणि त्याच्यामध्ये ना ओवा टाकल्यामुळे खूप छान टेस्ट आली त्याला ओवा आणि जिरेमुळेळ लसूण डाळीच नाही टाकलं पीठ फक्त गव्हाचं तांदळाचं आणि याच टाकलं मुग चाळीस.
हा नाही असं ते राहायचं पण टाखलं तरी छान लागत. थोडं अस टाकून
जायचं म्हणता ना तुम्ही
हा हरबडयत आहे.
हा हार वरायच्या डाळायचं नेमकं पीठ शिल्लक नव्हतं, त्यामुळे मग मी तीनच पीठाचेे शिल्लक होते ना त्याच पीठाचं
ल चालत ना ते पण छानच आहे मुगाच पौष्टिकच आहे असं काही हे नाही. दुसरं पण तुम्ही असं म्हणजे पाल पदशीर बरेच प्रकार करू शकतो आपण
हा पालकच पण कशी मुलं पालकाची आपण बाजी केली तर खात नाहीत ना
हा भाजी नाही छात मुवड्या भजी पुन्हा ज ते ह्याच्यात थालीपीठ मध्ये भातात पण टाकतात. पालक पालक बातण होत हम्म. पालकच भात पण करतात ना हा. तसच तसच फक्त पालकाच हे तुम्हाला जर हे टाकायचं. हिरवा होतो जर ते ग्रेवी टाकायची झाली तर. नाही तर पानं पण चिरून टाकली तरी चालतात. ते क शि जातात ना त्याच्यात असं तेस आता जे वडी पण बनवायच. हा तस एकदम शस्ताना टाकायच ते होत ते शिजूनच.
पोडणीला टाकताना आपण जे शेंगदाणे हे टाकतो तेव्हाणा
त्या वज टाकायचं, एकदम ते पण छान आहे एकदम चालत.
मला रेसिपी करायला अस वेगवेगळे आवडत जास्त म्हणजे खायला पण आवड आणि करायला पण हा असं वेगवेगळं असं सारखं तेच तेच नाही ख वाटत.
हा पण तसं पण आपण बनवू शकतो म्हणजे अ हा. आपल्याला पण बर वातं घरातल्याला पण बर वाटतं जरा वेगळं खाल्लं कायतरी
हा वेगळ खाल्ल्या दररोजची ती भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो ना.
भाजीच ज भाजीच खाल्ली जाते पण ती वेगळ्या प्रकारे खाल्ली तर आणखी जरा त्याला हे होतं. हो जरा वेगळें केले काय. चला ज जरा वेगळी असं सारख्या सारखं तोच प्रकार नाही ते हा पालकाचे असे डाळ पालक पण चांगला लागतो. म्हणजे डाळ तरीची डळ असते ना
हो, तुरीची डाडा, पाहिजे का त्यामध्ये,
हा म्हणजे पालकाची भाजी आपण चण्याची डाळ टाकतो, ना कधी कधी,
हो हो पातळ करतो ना हटेबाजी म्हणतात, ना त्याला तुमच्याकडे, काय म्हणत? म्हणजे त्याच्यामध्ये पालकामध्ये थोडस शापू थोडासा ते चुका टाकतात. तोशीच होते,
मग त्यात ते आम्हीच म्हणजे माझ्या माहेरी चनाडाळ टाकतात. आणि इकडे सासरी ते तुरी ची डा ळ टातात तुरी ची डाळ पणडाळ म्हणजे शिजत, त्यात टाकली ना टमॅटो, टाकायच कांदा, टाकायचा आणि ते पालक पण टाकायच. ते एकत्र शिजवायचं सगळं शिजवून मग ते, फोणी द्यायची लसणाची लाल तिकट पाहिजे तुम्हाला लाल तिकट मिरचीची, छान लागत ते पण एकदम करून बघा तुम्ही असं.
अछान लागते का?
हा तुरी ची डाळी ना पणां चनाच्या पण चांगली लागते. पण हा, हरभरा च्या डाळी ना पण चागलं लागते. तर पण ते तुरी डाळीने पण छान लागतं, म्हणजे असे डाळ पालकला डाळ पाल म्हणतात ते,
हरभऱ्याची डाळ ह हरभऱ्याची डाळ टाक ना आम्ही काय, करतो हरभऱ्याची गाईच आपलं जे बेसनपीठ असतं ना
हा हा मिक्सरला करून हा घाटून, करताना ते घट्ट येण्यासाठी जरा घट्ट पण, तसं पण चालतं आणि ते तसे पण चालते डाळ आली टाकली तर पण चालते. त्या तुरची डाळीचं पण ते पण त्यात ते टोमॅटो टाकायला लागतात. टोमॅटो न कांदा पण टाकायचा उभ्या चिून छान लागतो तो शिजताना.
हटेबाजलं,
हा हटिव बाजीला. ते सगळ मिक्सच होतये हा, तसा चिरून त्या टाकायचशी असत ना एखांदा थोडी डाळ, अर्दी एक वाटी आणि पालकची भाजी टॉमॅटो, एक दोन तुमला अबट जरा आवडत असे तर अबट, दोन टाकू शकत जेव्हा एक टाकतो, ते चालते अस टाकून ते, उकडायचं आणि फोडणी द्यायची फक्त, लसणाची, मिरचीची झालं. तिकट आवडत असते तर तुम्हाला, ते तुम्ही म्हणजे! ते पण लाल तिकड पण टाकू शकता.
छान लागते ना भाजी पलकची,
हा तिकडे चांगली लागते, कारण ते नक बघत असतच्याकडे. वेगळा वास येतो त्याला मोगर वाट तिकट नसली की. पण चांगले पालत्यात लोह असत पण तुमची घरची शेतातली म्हटल्यानंतर ते चांगलेच असत. असं आता आम्हाला इकडे जरा शहरात थोडस जरा खूप. हे करून भ भेटतात
हा खत हे टाकते, ना त्यामु मग ते जरा.
वेगळ्या त्याचा पालकाचा वेगळा वेगळा वास येतो, तो कुठून कुठून येतात काय माहित पण नसतो ते पण. ते तर घ्याव्या लागतात आम्हाला.
हा मग आता पर्याय का शहरात राहायचं, म्हणल्याच्या नंतर तेच घ्यावं लागतंय ना भाज्या.
तेच घ्याव लागत ते शेतातले उलट तर, चांगले आहेत ताज्या ताज्या छान लागतात.
हा आम्ही घरी जी भाजी लागती ना म्हणजे, आपल्या ज्या पालेभाज्या आहेत त्या घरीच करतो सगळे ना.
हा बरं आहे ना घरा शेतरा शेजारी आहे. का जरा बाहेरही असे लांब, मग काय बरं आहे ना. तथ आपल्याला लागल ते उठरून आणलं लगेच...
हा ताजं ताज करायचं.... आपण ते छोट्या थोड्या थोड्या बिया लावायच्या. मग ते येत एक थोडस संपत आलं की परत दुसऱ्या बिया लावायच्या.
मग पाऊस पडला की नाही.
पाऊस नाही ना पडला हो तुम्हाला पडला का.
नाही नाही आमच्याला आज दहा मिनिटं झालाय सकाळी अग तो पण किती आला सॉरी. हा चालेू चालेू ठेव हा ठेवा ठेवा...